हा सीमाबाई
हा.
अ मंगाशी फक्त फोन लावेलाय ते म्हणत तुमचं कार्य पूर्ण झालं म्हणे मी तेरी
नाई नाई ते कार्य पूर्ण होईल दिसतात आपण पाच फोन केले किनि. तर पाच फोन झाल्यावर कार्य पूर्ण झालेलं दिसते मग डबल ते सबमिट कराय लाग तात आण मग रिप्र हा ते रिफ्रेश झाल्यानंतर परत मं येत त कॉल.
ए वाजऊ नको त्यांना कस फोन लावाय ला झाललघे आता कसा फोन लागला पटकन तुमाने.
हो मग काय तर. हम्म.
जास्त नको फोडू थोडीशी कस फोडन्यान बुर
झाला का साहेब गुपघटला?
नाही व दुध झालं स्वयंपाक बाकी हाई स्वयंपाक करून राहिली ना आता.
ह मी स्वयंपाकच चालू आम्ही माला. नाही ना रे हम्म.
स्वयंपाक करू राहिली मी हा फोन चार्जिंगला लावला आली पोळ्याला लाटतो म्हटलं ताला फोन आला काढला फोन चार्जिंगचा. मगाशी नेटव हा नेटवर्कच नव्हतु मला मोबाईल्ला काहीच नाही नेटवर्क.
अून नाही ना फोनच कधी लागला तुमचा फक्त नंबर डाईल केला तर कटून गेला.
मग नेटवर्क नाही ना नेटवर्क प्रॉब्लेम चालू आहे ना.
हा नेटचा प्रॉब्लेम चालू आहे हम्म आणि फोन चे केला का तुम्ही मला?
हो.
तर बाकीच ते पाहिलं का तुम्ही ते मायक्रोफोन आण ते
नाही ते नाही नाही नाही ते नाही पाहिलं मी.
काहीच नाही पाहिलं का तु? हम्म.
तो व्हिडिओ व्हडिओ ऐ की नाही तो केला मी एकापरी हे पूर्ण हा तसं मोर आली मग मी त फोनच दिसली मले. म्हटलं बा हीन फोन कंप्लीट नाही केले काही नाही कसा तिसरा तास्क होईल.
थांबणारे अ ते व्हिडिओ पहा लागत होत तुम ते कार्य पूर्ण झालं हो नाही ते अने यशस्वी दाखवल हो का
ी झालं तो उद्याकाळी येन तुमच्या घरी थोडसं पाच मिनटांपूरती
बर यदो
हम्म यातला काही समजत नाही इला पाठवलं तर
हा तिलाही पाठवलाच दिलं ना करून आलं
हा ना झालं ना ते म्हणून आता आले म्हणून मी फोन लावला तुम्हाला हम् बस बस झाली कता हिर खेळडला जाणार वििचारे जसल तर पाणी चालू आहे नाही ना जाता येत नाही हिर खेळड पाण्यात
नाही ना पाण्यांद जात अस स्नेयत रस्ताला खराब आहे ना आपला
म नदीत काय ओलं झालं तर काय करा
हो लस खराप रस्ता हम्म
नि मगता बदस टीटलं आपल्या भवती त्या दि जाऊच नका म्हलं फ्रीज मधलं सगळं भाजीपाला संपला
हो काय
भाजी पल असतील तर कायच करा मात्र भाजी आज हम् बस दाल तडका काज करू म हम्म झाले नसतील वीशेकद नाही अठराशे
नाही अठराशे आपल्या द मिनट पाहिज ना अठरा सेकंदा त्यावरवर दहा मिनिट एक कॉल तर मला अंजलीला लावला तर तो कॉल तर मला झुरूवरच गेला विचारे
मग ते तस सुून राहिलं
प म ते जरूर
ते तस सुंद रा ना माही तस सुंद राहिल काल टोले घेतले
ह काय
टोले घेतले तर काही झालं काही त्यातलं जिरो ववर केलं
हा हो काय ह हो काय
हम्म
आणखिन काय चालू आहे म हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो, हॅलो
हॅलो
हा काव आवा आ नव्हता येत ना आतापर्यंत आवाजच नव्हता येत म्हटलं आतापर्यंत ह
नग का
हो काय करर राहिली हॅलो
ह
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
कावं काय करू राहिली
काहीच नाही नावा मी बोलून राहिली जोरदोर
मला ऐकून येऊ राहिलं ना
आजीबात
आता आला ऐकूत आला आवाज आतापर्यंत काहीच नाही ऐकू आलं मले
हा मग तुमचा आवाज गेलता मलिनी ऐकू अल
हो काय
तो फोन चालूच दिसते ऐकूच
हो ना तसच होते बाकी आणखीन सांग काय काय केलं या चालू वर्षात हॅलो हॅलो, काय माईचा फोन कट होऊन राहिला. हॅलो, हॅलो,